हा, येतोय आवाज येतोय, हां, हा हा.
काय म्हटलं, काय कार्यक्रम होता तुमचा, कालच्या दिवशी?
कालचा कार्यक्रम ना?
हां, हा.
हां, ते अ अभिनेते म्हणजे साहित्य पुरस्कार वाटले काल. तर पाच पुस्तकांना पुरस्कार दिले त्यांनी, फल परत सचीन खेडेकर आले होते.
हो का, हा आणि कुठलं प प्रकाशन झालं?
अं प्रकाशन नाही झालं ऑलरेडी जी पुस्तकं होती त्यांनाच ह्यांनी पुरस्कार दिलेत.
अच्छा, हा हा हा.
हा हा ते सगळे लेखक आणि एक लेखिका असं ते चार जण, पाच जण होते.
हा हा, हा का? हा.
यात आजचे पेपरला ईल बातमी. कुठल्या-कुठल्या पुस्तकांना मी फोटो काढले होते पण परत माझी मेमरी हँग झाली म्हणून उडवले फोटो शूटिंग.
हो ना, ह्या मुलाने माझ्या मुलाने काय केलं ते पण नवीन पिच्चर आल ते न ते दोन धुरंधर एक, दोन ते दोघं अ ते दोघं मोबाईलला डाउनलोड करून घेतलेत मोबाईल एवढा हँग होतोय. म्हटलं म हे मोबाईलला काय झालं, काय झालं पहिला कॉल इतक व्यवस्थित झाला आणि दुसरा त्या ताईने लावलं ना मला मग कट झाला त्यांचा.
हम्म माझा मग एक् कट झाला कसं काय, काय माहिती.
हा त मग मी त्याला म्हटली काय रे म्हटलं हे काय प्रॉब्लेम येतोय? स्टोरेज फुल झाला असेल ना. त्याच्यामुळे मग ते कॉल आपल्याला उचलले नाही जात मग.
बरबर तेवढं होईल
हा सगळं डिलेट कर म्हटलं आता हे तु आत्ताच्या आत्ता.
तेवढं होईपर्यंत कॉल सगळे तुमचे.
हो ना, हो ना मग नाही ना मग माझे पण होता न ताई तसे. माझे पण मग उचलु नाई शकत ना समोरच्या व्यक्ती म आता त्यानी सगळं त्याला डिलेट कराय लावलेला.
बरं दोन्हीकडून पण होते मग.
दोघं कडन होताय तीकडनई होतो अणि इकडनही हो तो स्टोरेज फुल झालंय ना माझं. त्या ताई तर त्यांचा पण काई प्रॉब्लेम असेल रेंजचा प्रॉब्लेम असेल. अं हा ते त कायच ते आपण वरूनच असतो ना हा का कॉल ऍप वरुूनच असतो ना.
बरोबर मी तर मग घरातलं माझ वायफाय जास्त स्ट्राग आहे. तर ते एकदम त्यांन ते खास जे असतं ना वायफाय जे मोठ्या इंडस्ट्रीला किंवा अ ऑफिसेसला लागतात ते घेतलं ह्याना घरात पोराना.
अच्छा हा हा.
नेट बंदच नाही पडत, म्हणून मी माझ फोनच बंद करून घरातलं चालू करते मग.
हो.
तसही मला काय बा बाहेरची ह्याची गरजच नाही पडत तो बाहेर जायचं असेल तर पण ते रीचार्ज वाया जातं माझं टाकलं तरी पण काय करणार पण आता.
हा ना.
मग कधी अचानक बाहेर जावं लागलं तर मग आपल्याला बाहेर लागतं ना मग. कोणाचे फोन येतात. अ ठाण्यात ठा नाट्यकभग हम्म.
तेला.
नाही आमच्या इथं लोकलच नाही मेट्रो होणार आहे आता बांधकाम खदन खदून ठेवले सगळ्या रस्त्याची वाट लावली. ट्राफिक जाम होते. काय तर तर जेव्हा मेट्रो होईल तेव्हा सुळक जाऊन सुळ कर येऊ पण तोपर्यंत आम्हाला ब धाडधर खाडकड करा जावं लाग ते ना रिक्षानी
ह, रिक्षाने जात असतील तर
हम्म रिक्षा मग शेअर रिक्षा मग साठ-साठ रुपये, मग बसने गेले की बसने नऊ रुपयात जातय.
हो का, चांगल आहे ना मग बस परवडते ना.
हो परवडते, पण ना लवकर येत नाहीत बसेस आणि गच्च भरून येतात बस.
हा बरोबर आहे मग ते वेळ असेल त्यांच्या.
अन म आपल्याला वेळ असेल तर मग थांबू शकतो, अन वर हायवे ला किती वेळ उभं राहायच, दुपारच उ हो यायचं नाय मग.
चिडचिड होते ना, उन्हामुळे.
म तिकडून येताना मिळतात कारण मग तिथं बसचा स्टॉपच आहे, म्हणजे शेवटचं स्टेशन अ स्टेशनच आहे, तिकडून येताना भरपूर मिळतात.
हा इकडन नाही तुम्हाला मिळत असल लवकर.
नायत लवकर आणि आल्या तरी थांबत नाहीत, आणि थांबल्या तरी गच्च भरलेल्या असत्यात.
हो ना, ना ना तुम्ही थांब इथल्याच महिला असतील मग तिथं कार्यक्रमाला गेलेल्या.
भरपूर गच्च भरल होत, आणि त्यांनी काय केली मज्जा, की शेवटी लकी ड्रा काढू म्हणून सगळ्यांना शेवटपर्यंत बसून ठेवलं, आधीच कुपन ही दिलत ते आमच्या हातात, माझा सहाशे तेतीस नंबर होता.
अच्छा हा हा
दहा-वीस जणांना ड्राय फ्रूटचा हजार रुपयाचा पॅक हे देणार म्हणे पुडा
हा का?
दुसऱ्यांना कॅश ह हजार -हजार रुपये दहा जणांना, आणि पाच जणांना पाचशे -पाचशे रुपये आणि दुसऱ्या पाच जणांना पुस्तकं देणार होते. काय शेवटपर्यंत लोक बसून राहिले ना, कोण माझा नाय आला नंबर, मंग सगळ्या गाड्या कार्यक्रम संपला न तोपर्यंत.
भारी अक्कल लढवली.
हो ना, आहो बाहेर वडा पाव आणि अ चहा आणि पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या, म्हणल कोण खात, नुसती गर्दी माणस कुत्र्या सारखी केव्हा ती वडापाव घ्यायला गर्दी करू करू, म्हणलं यांना कुठ मिळाला का नाय वडापाव?
नाही फ्री च म राहिलं मग तिथं त गर्दीच पडते त.
म म्हंटल जाऊ दे तिकडं, मंग मी आले निघून म एक तर उशीर पण झाला होता. एवढ्या लांब यायचं, मला एक तास लागतो ना मग स्टेशन हुन घरी यायला इथं.
हो, वेळ लागत, लांब असेल ते.
लांब खूप लांब पडतय हे, तसं किलोमीटर मध्ये मोजायचं म्हटलं तरी पण अ, हे तरी तीन, तीन दोन-तीन किलोमीटर असल स्टेशनपासुन. हो आणि कस हा अहमदाबाद रोड पडतो ना, त्याच्यामुळे सगळ्या ट्रका ट्रकांची लाईनच राह ते हळू हळू हळू गाड्या, हो खूप खूप. आता एकदा मेट्रो झाली का मग, लोक वरन प्रवास करतील तर खालच्या गाड्या कमी होतील मग
तुम्ही जर आमच्या गावाजवळ राहिला असाल ना, तुमच्याकडनं मांजरी घेऊ आलो असतो आम्ही दोन. तुम्ही खूप लांब आहे, खूप. लांब नको बाई म्हंटल, एवढं लांब येण -जाण
त्या साईड. त्या साईडच कोणी येणार असेल तर सांगा ना मग पाठवून देत त्याच्या पिंजरा वगैरे व्यवस्थित बास्केटमध्ये घालून
आहे आमचं. मोठा ग्रुप ये म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा ग्रुप ये तो आम पडत नाव ताई जवळ राहिला अस गोष्ट वेगळीय हा नको मग. आता प्रत्येक जण महिना दोन महिना तीन महिन्याचे चांगले असतात.
हा म ह्याला आपण ल यंदा लगेच नाय देणार आपण, आता एक एक देऊन आणलं का ये त्याचं दूध जोवर सुटत नाय ना मांजरीचं तोवर नाय त्यांना देत.
अच्छा हा हा हा मग तिच्या खायचं काय असतं हो ताई?
ते तसलंच फूड खातात ते त्यांचं हा नायतर मग चिकन, मासा
ते तर नाय चालत नाय ना ताई आमच्या घरात नको मग.
मला तर आवडतं काय करणार डॉक्टर ने म्हाताऱ्याला मासा खायला सांगितलंय तर तो आणतो मासा ते पण बाहेरून फ्राय केलेला घरात आणून देत नाही पोरगा अजिबात.
आणि चिकन म आणतो मग हिच्यासाठी मग ते म्हातारा शिजवते आणि खाऊ घालताय ह्यांनला पिलांना. येय मांजरीला. आण मला एक तर किळस येते त्या ह्याची म्हणजे मी खायचे मटन मटन अजूनही खाते म्हणजे तरीे सो म पूर्णपणे सोडलेलं नाय. कुठून मिळालं जेवायला तर खाते पण आम्ही घरात आण
अच्छा ये नाही ना. आमच कस लग्नाचा गोंधळ झाला ना, आमचे खंडेरावेत मग लग्नाच्या गोंधळ झाला आणि मी तर आधीपासून माझ्या आई वडिलांकडे काय खाल्लेलं नाहीये असं म्हणजे मला कळतही नाय. कि मी काही खाल्लेलं आहे अस, आई वडिलांचा पण काही गुरु केलेला हो आता मग ते पण खायचे नाय मग मी तर म्हणजे माझ्या प्रश्नच नाही खायचा मी काय खात हो आणि हे काय खात असतील पण मग लग्नात चा गोंधळ झाला मग तिथं सोडावं लागतं ना म्हणजे सव्वा महिन्यापर्यंत सोडावं लागतं. जेजुरीला केला होता गोंधळ हम्म. त्यांनी सव्वा महिना सोडला सोडला तर मग त्यांनी सोडूनच दिलं पूर्ण.
बरं झालं चांगली गोष्टी आहे अहो खरंच ना मांसाहाराची अजिबात मला नकोच वाटते ते.
त्यांनी पूर्णच सोडलं पूर्णच सोडलं तर मग मला तर त्याची काय गोडीच नाय म्हणजे लहानपणापासून. मुलांना ही नाई मग ते येतच नाय तर त्याची गोडीच नाय.
नाहीच ना खाल्लच नाय तर कस ते वाटणार खावंस.
आणि आता यान शेवटी ह्या यांना आणलं घरात त मग यांना लागत. पण नको बाबा ज्यादा तिकड म्हटलं मग कशाला मग हो ना हो ना आणि ते कसं मग आमच्या घरात त्यांना आ चालत नाय तर मग
हम्म हम्म हम्म.
हा म्हटलं त्यांचं काय खाद्य राहिलं ना वरच मग ती गोष्ट वेगळीये.
हो हो हो नाय नाय उघच प्राण्या पक्षासाठी पण कशाला आपण आ
नाय ना नाय ना ताई चुकीचंय मग हे त्यांचा जीव जाळायचा आपण आणि कसंय हे जे. हे जे प्राणी हेत ना हे मांसाहारीचे.
हा, त्यांच खाद्य ते आहे ना.
हो मांजर, कुत्रा, वाघ, सिंह हे पण मांसाहारीच प्राणी आहेत.
बरोबर, त्याम मगा ती मांजरी उंदरी वगैरे मारतात. पण ह्यांना तसलं पण जमत नाही. ह्या नुसत्या घरातल्याच मांजरी.
घरातल्याच आणि यांना सगळं मग आयत.
आओ खर्च लई होतो. आता ही जशी झाली तस तिला चिकन आणि ते वेगळं फूड मागत होते. असं, ह ड्रिंक टाईप असतंय. ते पन्नास रुपयाला पाॅकेट येतं.
हो ना, हो ना, हो ना, त्यांचा खर्च वेगळा, त्यांना सांभाळणं कुठे गावाला गेलं मग त्यांच्यावर एक जण लक्ष ठेवायला, जाऊ द्या तिकडे त्याच्यापेक्षा नको.
बा नोकस. ते दिसायला लई गोंड दिसत. पण ते काय म्हणतात ना, सोन्याची रुण काय उरात मारून घ्यायची, तसल काम आहे ते दुरून डोंगर साजरे बाबा, लय छान दिसते. हिरवा डोंगर लाबूनच बागाय चा तिचं
लांबूनच चांगलं वाटत ते.
होते आमच्या कॉलनीत. एका जणाची होती. आमच्या कॉलनेत, मग ते काही झाल्या होत्या, झाले होतेय पिलं.
हम्म-हम्म.
त्यांचे काही नातेवाईक असतील. त्यांनी दिले असतील, पण हा मु तेव्हा लहान होता. मग हा खूप मागे लागा, मग मी त्यांच्याकडनं आण आण आ पण म्हटलं नकोरे बाबा म्हटलं ते, त्यांनी आपल्याला सांगितलं नाही. मग आप पण कशाला जायच मागायला, मग म्हणलं त्यामागे लागला, इतक्या मागे लागला, बाई इकडे विचार, तिकडे विचार, तिकडे विचार, पण मग म्हटलं नकोरे तेच काय खाद्य आपल्याला आणि गावाला गेलं. आपण सगळेच्या सगळे जातो घरी-घरी. कोणीच नाही राहत. मग त्यांना कोण सांभाळेल म्हटलं. हो हा.
आता तो फे फि पण आप मोठ्यांचा पण विचार करावा लागतोय ना, पण.
हो ना, आणि ते कस आजी आजोबा असतात. ते ठीक आहे. त्यां, आमचं काही नाहीत ना मग आत. ताजी नाही. लक्ष कोणी ठेवणार नाही. ना मग घरात. म्हटलं नको हो, जाऊ दे तिकडं.
जिकरीचं काम आहे. ते कोणी परत त्या सोडून कोंडून गेलं ओरडून-ओरडून ते लोक आपल्या माया एवढी करतात की आपण नाही म्हणल्यावर घरात खूप स्वतःला त्रास करून घेतात.
हो, हो ना, ते आणि कसं आहे. आपण त्यांना जीव लावतो उगाच आपला पण जीव त्यांच्यात आठवून जातो. जीव आटकला का मग
शेटची आमची दोन जोडी जातच नव्हती. दोघ म्हणाले, मी सव्वीस जानेवारी नेत नंतर नेत दोन, तीन, एक आठवडा लावायला वाट बघितली, पर म्हती नाही आम्हाला खर्च नाही परवडायचा, असं झालं. तसं झालं. मग तोर ती पिल्ल मोठी झाली ना, पंधरा दिवसात. दुसऱ्या एका ताईला म्हटलं, तर ती म्हणाली मी आत्ता गावायला चालले. आणि परत म्हणती नाही. ते कुणाला द्यायचे असण ते पण आठवडाभर वाट पाहिली तेची पण. पण मी आले दोन दिवसानंतरच आले. पण मी विचार केला की मग ते कोणतरी घरात रागेला राहील मग मला तर कामासाठी जावं लागत तं औषधला. म्हणलं म बापा तेव्हाच सांगायचं नाव ओ ताई म्हणलं महिना आम्ही पाळतो ह्या पिलांना.
हा हा
असं झालं मग, मी पण अडकून पडले ना त्या काळात घरात.
हो
हा तर म्हणलं हे आता दहा तारखेला पोराचं लग्न झालं हे मांजरं सगळीकडे खपवली की मला आता मे महिन्यात मी कुठंतर जाऊन येणार आठ पंधरा दिवस. अजिबात हलणार नाही जरूर जरूर जरूर
आमच्याकडे या आमच्या भागात या तुम्ही आता.
हो नाही खरंच नाही असं वाटतं ना की खरंच शेतात जाऊन राहावं एखाद्या. आठ दहा दिवस झाडं लावावीत मस्त मातीत हात हे करून घ्यावेत. आता काय करणार सगळं वाटतं पाहिजे
हो ना ना ना आणि यांना बाहेर फिरवत त असतील ना मांजरींना का काही नाही?
नाही नाही घरातच. बाहेर नाही हम् ते अ ते ह्या पिलांची आई
हम्म.
मला वाटलं कट झाला काय की?
नाही बोला ना
ति न इथं आमी राहायला आलू त ही ह्या घर मालकाची होती हि ह्या पिलांची आई आणि आमचा बोक्या होता आम्ही त्याला पाच हजार रुपया ला आणला होता विकत. मुंबई मार्केट मधनं तर हिनं काय तर पाचव्या मजल्यावरनं उडी मारली. इथ आम्ही रहायला आलो तिसऱ्या दिवस